हा बोला झालं का बाळाचं ख खाऊन. अंं
झालं आता. जाम पैस
टायमिंग बदललय वाटतं.
टायमिंग बदलला की,
असली कसली, तास झालं झोपायची तयारी करायलायसा.
नाय नाय, ती खाऊ घातलं, जरा झाडू मारला.
हूं हूं हूं हूं हूं हूं हूं
चक्र हा.
हं हं हं हं हं हं हं आव त्या पाटीच खरोखर क नै, ते मूम लावल का नै, लय लुज हुत तेव्हा अस म्हणजे एकदमच हात बीत वरत जात मान वर हुत्या. मग ते एवढं जास्त नसेलच मला होय का नाई
नाय नाय ये
जर जास्त दुखन असतं तर माझं मग
हालू दिलं नसतं. इकडे तिकडं बघू दिल नसतं ते
हा, तेच की एवढं न्हायहाय म्हणजे ते, ते मुम लावल्यावर कमी येतय.
शिर हीकड तिकड थोडी झाली का‌
खरं लय दीवस झालं, मला जवळ जवळ चार पाच महिन झाले तो त्रास हाय.
हा हा
बारीक होता त्रास, आता जरा स जास्त दुखाय लागलय.
हा हा
रोजचं खान, पिणं वैताग आलाय स्वयंपाक करून, करून, करून
वैताकून कसं जमल
नाही कुठं तरी
कुठ तरी स्वयंपाकाला गे ब काय ते स्वयंपाक, आचारि कामाला गेलेल बरं.
हा हा
तिथे गेलं की सकाळी गेलं की नाई, संध्याकाळी येताना डब्बा घेऊन यायचा आण पगार आनी मिळतोय. नव्ह आचारी कामाला गेल्यावर हो
हा डब्बा घेऊन पगार पण खायला पण सगळंच
तेच की येताना आणि डबा आणि घेऊन यायचं कसलं भारी निवांत टेन्शन नाही आणि हित घरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करा करा करा करा संध्याकाळी बी करा शिव्या आणि खावा. चांगलं झालं ना असच झालंय ही भाजीच आवडली नाही.
हयाला मीठ कमी पडलय जा
तेच की आणि भांड्या आणि घासायला लाग तात नी की स्वयंपाक केलेली वेगळी स्वयंपाक करून खाल्लेली वेगळी तसं आचारी काम जस नसतय ना तिथं कोरोना आलं की तिथं ठेवायच आणि यायचं. काय असल ते डबा चार कप्प्याच धुतला की झालं.
हॅलो आवाजच इना हॅलो